आवाज येतोय, कशा आहात कशी आठवन झाली माझी.
एकदम मस्त तुम्ही.
तुम एकदम मस्त कस चाललंय मग.
बस रुटीन चाललय आता घरात संध्याकाळ झाली सगळे आलेत सगळे घरामध्ये.
ओके ओके काय बोलते सगळी फॅमिली कस वाटतू फॅमिली.
बस मस्त.
मस्त मस्त.
जो पण एकत्र येत नाही ना तोपर्यंत बरं वाटत नाही.
हा ना फॅमिली मोस्ट इम्पॉरटंट. सगळ एकत्र येणं जास्त गरजेचं हो हो हो हो.
त्याच्यामध्ये जेव्हा सणसणावळ वगैरे असतं ना. त्या वेळेला खूप छान वाटतं की सगळ्यात मेन कि सगळे जण एकत्र येतात आणि भेटतात खूप दिवस.
हो खरं म्हणजे सणासुधीत खूप बेस्ट वाटत.
हो म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती ना खरंच खूप मस्त आहे.
हो ते. सण सून वगैरे असेल तर फॅमिलीमध्येध्ये असल्यानंतर मज्जा येते.
खरंच आहे मग ते आता असं झालं की ते सगळ्या म सपरेट फॅमिली झाल्या आहेत ना अगदी नवरा बायको मुलं बस एवढच असतात. विभक्त कुटुंब हा म्हणजे घरात तीन किंवा चारच जण. तीनच म्हणातलं एकच मुलं असलं की तीनच जण.
पहिले दोन तीन तरी असायची मुलं बापरे दोन तीन पाहिजेत आता एक झालं की
हो आता असंच झालंय.
तर मुल एक एक. पॉईंट आजकाल खूप छान वाटतोय की लोक एक मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा एक ओके. चालेल, फक्त एवढ की आता विभक्त झाले लोक बाहेर गेले आहेत सणासुदी कधीतरी एकत्र येतात नाहीतरी येत पण नाही य.
हो आणि आता कसं झालंय आता आपल्या पिढीपर्यंत ठीक होतं पण आता ह्या पुढच्या पिढ्या आहेत ना. त्यांना नाही या उष्टींच अस काही अट्रॅक्शन कि सण आहे. किंवा एकत्र येणं असेल किंवा काय. पुढे तर राहणारच नाही ते आता. प ते आपल्यापर्यंतच होत आता.
हो आता लोक कशी बाहेर पण गेलेत ना आऊट ऑफ कंट्री त्यांना पण येणं होत नाहीये.
हा मग त्याच्यामध्ये पद्धत हळूहळू खूप कमी होत गेल्यात आणि पुढे तर राहणारच नाही असं वाटतं. त आता.
हो आता तर एक आई वडील पण एक नाही तर दोघच जण राहतय आहेत कदा वडील. बाहेर असतील तर ते लोक पण एकटे एकटे राहत आहेत. त्याच्यामुळे हो खूप ट्राजीडी झालेली
खराच ना. म्हणजे आता मोठमोठ्या लोकांचे बघितले ना अगदी मोठमोठे डॉक्टर्स इंजिनियर्स असतात त्यांनी मुलांना मोठं केलं. खूप श्रीमंत असतात पण अगदी एकटे राहतात कारण मुलं तिकडे असतात मुलं येऊ शकत नाही. म्हणजे अगदी त्यांची घरातली डेथ झाली तरी ते येऊ शकत नाही एवढी ट्रॅ
आणि वाईफ पण जर जॉब करत असेल तर ती पण एकटीव राहतीय. म्हणजे बाहेर बाहेर वेगवेग कधी. कधी असं सगळं म्हणजे एकटे एक तर राहत सेपरेट स
तेच ना म्हणजे एवढं शिक्षण घेऊन एवढं कमावून. एवढं सक्सेस घेऊन काहीच उपयोग नाही असं वाटत आता
हो काहीच.
कारण आपण एकमेकांबरोबर राहूच शकत नाही तरर फॅमिली बरोबर तर उपयोग काय आहे सगळ्या गोष्टींचा
का उघड झालं खरंच.
खूप अवघड होऊन बसलय आजकाल मी पण आपण कुठे? बाहेर जरी गेलो ना तरी खूप एजवाली लोक आहेत जस की सत्तर ऐंशी किंवा पन पन्नास जरी असे तरी असे म्हणजे अजून स्ट्रगल चालू आहे. प्रत्येका ज्या व ज्या आपण बोलतो ना खूप कमवायचे खूप कमवायचे आणि साठ नंतर सत्तर नंतर फॅमिली सोबत त्यांना असं वाटत की फॅमिली सोबत आता आपल्याला घालवता येईल.
हम्
तर ते त्या एजमध्ये सुद्धा काम करतय फॅमिलीसोबत त्यांना वेळच भेटत नाही कुटुंबासोबत
तेच ना खर म्हणजे बिघडलंय खरं बोलायचं ते तंत्रच बिघडलं.
हो सगळे तंत्र यंत. बिडून ठेव आणि कोणी एकत्र रात नाहीये. सगळेजण कामाच्या मागे कामाच्या मागे आणि एकटे एकटे ऐकट. त्यामुळे फ कुटुंबाला कुठ आहे तरी कुटुंबात कुठे तरी असं विस्कळीत झालेलं आहे. हो.
हम्म.
मग घरातले सगळे व्यवस्थित तुमचे काय आपले काय एकत्र आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाहीये.
हा ह अजून तरी बरं वाटतेय, आता. आपलं पण ते बाकीच बघितलं की वाईट वाटतं.
हो बाकीच्याच बघितलं खूप वाईट वाटतं आता आमच्याकडे आपल्या कडे जे गणपती उत्सव असतात. आपल्याकडे अ खूप सारे हे हा त्यावेळेस सगळे एकत्र येतात, सगळे म्हणजे कुटुंब सगळं अख्खं कुटुंब प्रत्येक कु कुटुंब एकत्र येतो आणि ज्यावेेळे ते एकत्र आल्यानंतर लग्न समारंभ असो प्रत्येक गो छोट छोट्या छोट्या गोष्टी असो. ते जे एकत्र म्हणजे आपण साजरे केले जातात ना त्याची मज्जाच वेगळी आहे.
खूप म्हणजे तो इतका आनंद मिळतो ना, तो पैशाने विकत घेता नाहीेत येत. तुम्ही किती करोड कमवणे तर काही करा किती पैसा होता. हा आनंद तुम्हाला कुठच मिळणार नाही.
हो काहीक वर्षानंतर असं होईल की अ स सळ्यांना कुटुंबाची जाणीव निर्माण होईल आणि आणि प्रत्येक ज हा आणि त्या प्रेमाच्या भुकेपोटी प्र् त्येक जण एकत्र येईल, प्रत्येकाला कुटुंबाची जाणीव झाल्यानंतर
ह
आजकाल मी बघतीय की प्रत्येक जण कुटुंब शोधतोय, कुठेतरी थोडीफार आजकाल जाणीव दिसतीये.
हो म्हणजे हा आता परत ती सुरुवात झालीये, ती असं वाटत आता.
हो हो हो आता परत सुरुवात झालीय.
चांगली गोष्ट व्हायला पाहिजे पॉझिटिव्हली सगळं व्हावं.
हो सर्वांनी चांगा चांगा विचार कराव वाईट गोष्टीचा विचार न करता चांगल्या गोष्टीचा विचार करायला हवा.
ती एकत्र कुटुंब पद्धती होती ना, पूर्वी ती खरंच चांगली होती. म्हणजे आता म मधल्या पिरियड मध्ये ते फार विचित त्र पणा झाला तो की नको ब घरामध्ये कोणी आम्ही दोघच पाहिजे वगैरे. पण ते विचार आता थोडे मागे पडायला लागलेत.
एकट हवाय दोघच हवय किंवा आपल्या आपण दोन,
हा म्हणजे कोणाचं बंधन कोणाचं बंधन नको, सासू सासरे नको, नणंद नको, दिर नको.
आता कशी लोक शिकलेली आहेत, आता प्रत्येकाला तो बोल तात ना ते आजादी दिलेली आहे तो प्रत्येकाला ते अस बोल ना की तुम्ही तुमचं आयुष्य अशा तुमच्या मनाप्रमाणे जगू शक ता आजकाल मी कोणा समोर असं बघितलेलं नाही की तो त्याला असं काही बोललय कि बापरे असं बो
हा म्हणजे पूर्वीसारखं खूप नाही राहिलेलं, असं तेच ना म्हणजे फ्रीडम आता आहेत. माणसाला.
हम्म. गोष्टी चालू आहेत.
हम्म म्हणजे कुठेतरी जेव्हा आपण सेपरेट फॅमिलीत राहतो ना, तर तेव्हा जाणवतं की अरे नही ती जॉईंट फॅमिली खूप महत्वाचीय म्हणज तेव्हा ते पूर्वी होत होतना ते खूप चांगलं होत, की मुलांवर चांगले संस्कार व्हाय चे काम वाटलं जायच कुठल म्हणजे सुख असो दुःख अस त सगळे एकत्र असायचे, मग त्याच्यामुळे कुठला लोड यायचा नाही.
हो. कोणावर असं असं दर्पण टाकले जात नव्हते की बाबा त्या दर्पणाखाली प्रते त्येकाणी अ जगायलाच हवंय.
हा.
काही नाही तुम्हाला तुमचं आयुष्य जगू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने राहू शकता आज मुलं कॉलेजमध्ये जरी गेली तरी फ्रेंड सर्कल पहिले मुली जरी त्यांनी आ मु ला असेल आणि त्याची मुल म्हणजे मुलगी जी फ्रेंड असेल घरी हा मैत्रीण असेल घरी जरी आणली तरी मग असं वाटायचं की बापे मैत्रिणीला आता बोलतात हा मैत्रिणीच आहे माहिती आहे
ह बर बर तेवढा प्रेम आता म्हणजे लोकांचे विचार पण हे झालेत
विचारसरणी बदलली आहे हा ते स्वीकारण्याची हिंमत आता प्रत्येकामध्ये ती निर्माण झालेली आहे
वर काही गोष्टी खूप चांगल्या झाल्याय पण काही गोष्टी ज्या पूर्वीच्या होत त्या ऍक्च्युली राहायला पाहिजे
हो तर बघूयात कसं काय कुठपर्यंत कुटुंब माणसं जगू शकतय कुठपर्यंत काय होतोय
मोबाईल आल्यामुळेच त्यामुळे माण खूप दूर गेलीत एकमेकांपासून म्हणजे आपल्या स्वतःच्याच घरात आप प्रत प्रत्येक जण बघो की घरात तीन चार जरी असेल तर चार जणांच्या हात चार मोबाईल
नाही एकत्र कुटुंब जरी आलं ना मी एकदा लग्नामध्ये होते आणि बोलतात ना एक रात्रीचे एक जागरण असता एवढे जण बसलेली आहे सगळं कार्य लोक कशा प्र मोबाईल मध्ये अस गुंतलेला होता की बापरे माझे फोटो काढलेले आहेत पाठवा ते एक टाकण्यामध्ये एवढं गुंग होता एवढा मग्न होता की त्यांच लक्षच नाहीये की आता हे सगळ एकत्र आलेली आहेत परत हे लोक एकत्र कधी येतील कधी हा तर तरीसुद्धा प प्रत्येकजण ते रीलल्स बनवण्यामध्ये मी म्हटलं, अरे आत्ता एवढ्या वर्षानंतर तुमच्या- कुटुंब एकत्र आलेले आहेत, त्यांच्या सोबत बसा थोडा, वेळ घालवा, ते रीलस, ते फोटोज, ते नंतर टाक ताय ती लग्न सगळं आवरल्यानंतर. घरी गेल्यानंतर, निवांत टाकता येतय.
ते काय झालं आजकाल तो शो महत्वाचा झालाय की, काही के आपण ते स्टेटस दिसलं पाहिजे आणि लोकांनी बघितलं पाहिजे, मग त्याच्यात आनंद मिळतोय म्हणजे, आपण आता एकत्र बसलोय ते, गप्पा मारायचय खूप दिवसांनी एकत्र आलोय, ते नाही काय महत्वाचं तर तो फोटो स्टेटसला टाकायचा आणि तो लो
दाखव, हो लोकांना दाखवणं जास्त महत्वाच झालेलं आहे.
त्याच्यामुळे मग ते एकत्र बसले असेल तरी- बोलणं बा बाजच राहिलय, पण ते स्टेटस टाकणं महत्त्वाचं झालंय. त्यासाठी एवढे सगळे उठा ठेवी केल्या जातात, ते आता प्री वडिंग शूट असेल, मॅटर्निटी शूट असेल किंवा काय असेल फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलं जातं, सगळं
हो, हो, सगळ शोबाजी चालू आहे, काय टाकतोय थोडंसं एकत्र बसले त्यांच ते वेगळंच चालू असतं, भापरे एकत्र ह स्टेटसला टाकले मी पण स टाा ह्यांनी ह्याला महत्व दिलं, मी पण त्यालाच महत्व दे त्याच्या व्यतिरिक्त काहीच चालू नाहीे.
हम्म ह अवघड झालं हम्.
खूप खूप अवघड होऊन बसलाय
खरंच सगळ्या तर तरी आपणच आता सुरुवात केली पाहिजे, त्या गोष्टी बद बदलण्यासाठी
हो आपण कुठून तरी आता आपल्या म्हणजे जी पुढची पिढी येईल किंवा आता पुढची पिढी भविष्यामध्ये घडणार आहे, कुठेतरी त्यांनी मोबाईल पासून वंचित ठेवलं पाहिजे. चालेल चला खूप उशीर झालेला आहे, आता मी पण कुटुंबामध्ये पण मग्न होऊया चला. थँक्यू फोन केले एवढ्या वर्षानंतर ओके, ओके, थँक्यू, ओके, ओके, बाय.